हा हॅलो.
हम्म बोला बोला.
आज उशीर पण झाला मला काम करायला पाहिला दिवसा. आणि तेच केला हम्म. अस झालं.
आज पाऊस बऱ्यापैकी होता.
हा बऱ्यापैकी होता. पाऊस थंड वातावरण वाटत होता पंखा तर बंदच होता मी ठेवला होता मी चालूच नव्हता केला. हम्म थंडी वाजत होते म्हणून. पूर्ण दिवस फॅन बंद होता हा. फक्त कपडे वाळायला असतील तरच पंखा लावते नाहीतर नाही लावत. पावसाळ्यात.
मोकळं मोकळ वातावरण असेल त्यामुळ थंडी जास्त वाटत असल.
हो तेच ना.
नाही तर बिल्डिंग असेल बिल्डिंग बिल्डिंग तर नाही येवढं होत.
हम्म. अजून काय तुमच्या इता पडला का पाऊस?
हो पडला ना भरपूर पडला आमच्या ऑफिसकडे तळ झा आलं होतं छोटस.
हा का. लगेच पाणी झा
हा आणिच लगेच भरत पाणी.
हा हा.
अ ते जी रस जी रेषा आहे ना जिथपर्यंत येतं
हा हा हा.
त्याच्यावरती आलं होतं सगळ्यांना वाटलं आता कंपनीमध्ये पाणी येणार.
हम् म
तर नाही आलं नशीब.
अच्छा बराय नाही आल ते आता सुरू होईल पाऊस आता रोज पडेल.
हो आता सुरू होईल आता पडेल रोज आता
हम्म महिन्या भर तरी पडाल चांगला त्याच्यानंतर होईल कमी कमी.
पडलं पाहिजे गावाला पाऊस आहे का नाही काय माहिती तिकडे?
गावाला नसतो आला तर थोडस येऊन जातो. कंटिन्यू असा एवढा नसतो.
हो आम्ही बघितलं होत मागच्या वर्षी रोकड्याला आम्ही - - जायचो ना अ कुर्डुवाडीला
हम्म.
तर तिकडं लागायचा. पण इकडे गावाकड येऊपर्यंत इकडं नसायचं इकडं सगळं सुक सुक असायचं.
हम्म गावात नसायचा स्टेशन ला असायचा.
हम्म.
हम्म.
तिकड सगळं उघडं माळ रान आहे ना डोंगर नाही काही नाही त्यामुळे ढग आणि हवेचा रोग पण असा असतो की तिकडे हवा पण जस चालत नाही. एखाद्या वेळेस हवा आली खूप सारी तर ढग आले तर आले नाही तर नाही.
हम्म बरोबर बरोबर. तसच त्याच्यामुळे पण ज्या ज्या वेळेस जत्रेला जातो त्या त्या वेळेस नसतो एवढा पाऊस बारीकसा येऊन जातो असा लय जोराचा येतो असा नसतो.
त्या साईड ला नाही पडत जास्त
हा नाही पडत.
तिकडे करमाळ्याला पण नाही पडत पाऊस जास्त
हो तिकडच्या भागात नाही पडत जास्त नसतो.
पडला पडला एक महिना पडला आणि आता कधी आला पूर तो पण दोन तीन दिवस मग परत काय नाही.
हो हो ना तेच ना उलटं गावाला पडलं पाहिजे.
तो सगळा पट्टा तसंच आहे. आपली सगळी गावं आहेत ना आपल्या खानदानांची ते इकड ते आमचं ते सुरोवड इंदापूर झालं ते तिथून ते राशीन करमाळा कुर्डुवाडी भिगवण तुमचं गाव? मग ते त्याच्या पुढे ते मग आमच्या आजीचं आष्टी वगैरे कडा जामखेड तिकडे पाऊस त्या पट पाऊस कमीच आहे.
हा ना तेच ना. पण तिकडं झाडं बिडं आहेत मग का नाही पडत.
कुठे?
गावात थोडीफार
हा तेवढी नाही त्याना डोंगर थोडं काहीतरी डोंगर पाहिजे ना मोठा ढग वरती असतात.
ते डोंगर पाहिजे ढग आढवायला. सगळं सपाट भाग आहे त्यामुळे ढग निघून जातात पुढे
अच्छा.
हम्म.
असं आहे का?
तरी हे भिगवन इंदापूर वगैरे कसं त्यांना धरणाचं पाणी आहे त्यामुळे जरा ते हिरवगार आहे. पण मग ते सोलापूर जिल्हा राशिन वगैरे तिकड मग तिकडं नाही पाणी इकडे एवढी झाडं नाहीत तेवढी पाहिजेत.
हम्मम्मम् बरोबर. म तिकडे नाही एवढ.
त्या धरणाची पण खूप मोठी गंमत आहे.
काय?
ते धरण बांधलं गेलं होतं सोलापूरला पाणी देण्यासाठी
हा.
आता पण सोलापूरला जातं पाणी तिथून कधी कधी थोडंसं. पण जास्त त्या धरणाचं पाणी शरद पवारांनी या बाजूला त्यांच्या बाजूला घेतलंय.
हा.
हा भांडून पॉलिटिक्स करून सगळ्यांना मॅनेज करून त्यामुळे त्यांचा पट्टा चांगला झाला.
ओके.
उलटा अजून तो खराब झाला अस पटता पाण्याविना कारण जे आहे ते पण पाणी तिकड अडतंय.
हम्म.
ते पाणी सगळं इकड आणलं मग आमच्या शेतामध्ये पण असा वार असायचा वार शुक्रवार गुरुवार असा किंवा दोन दोन दिवसांनी फोन येतो सगळ्यांना कि आता धरला पाणी सोडणार या बाजूला तर सगळ्यांनी शेतामध्ये जा आणि पाणी द्या.
अच्छा
असंचचं त्यांनी केलं पण त्यांच्या भागाची त्यांनी खूप डेव्हलपमेंट केली.
ओके
पॉलिटिशियन असून पण त्यांनी त्यांचा त्यांचा एरिया चांगला बनवला त्यांच्या माणसांना त्यांनी तिकडे चांगली कामं दिली. चांगली शेती बीजी भाव आला तिथल्या चांगल्या.
अच्छा हा
तेच
पण कॉमन बोलू शकतो तस सगळ तस सगळंच राज ण्या केलं की आपल्या आपल्या एरियाचा विकास केला किंवा आपल्या आपल्या एरियामध्ये खूप चांगल्या सोयी सवलती करून घेतल्या तर लोक किती खुश होतील.
हो ना बरोबर ना.
पण आताचे राजकारणी आपल्या एरियाचं नाही करत आपलं फक्त करतात.
ओके
बाकी मग काय अजून आता जेवणार कधी कॉल संपला की.
आता बसल हा कॉल झाला की जेवायला बसल. मग ते आज काय. काय काय आणलं कुठली तरी लांबडी भाजी त्या भाजीचं नाव काय? शेंगा त्या.
हम्म
काय बोलतात त्याला?
काय माहिती चवळी बोलतात वाटतं.
हा चवळी चवळी टाईपच वाटली. मग उद्या डब्याला काय करावं ति चवळी? अजून काय काय आणलं होतं? शिमला मिरची, गोबी, फ्लावर.
फ्लावर.
हम्म मग काय करायचं?
हे शिमला मिरची गोबी वगैर ते त्यासाठी आणला थोडस फ्राईड राईस करायला घरी कधीतरी.
ओके
बुधवारी वगैरे असा. अंडा वगैरे आणून अंडा फ्राईड राईस करायला. हम्म हम्म तसं दोन करेल मी किंवा फक्त वेगळ्या कोबी तळून घे दुसऱ्या ह्याच्यामध्ये.
हम्म
विदाऊट कोबीचाच करेल.
ओके
फक्त मटर शिजवून घ्यावे लागतील थोडे मटर पण टाकायचे. की फरसबी पण टाकता येतील आता चौथरीशी आली ती.
हम्म चवळीची शेंग बोलतात वाटतं.
चवळीची शेंग काय
हम्म असं बोलतात आता मला पण एवढं माहित नाही मी ती भाज जी नाही खाल्ली कधी.
अच्छा अच्छा बी पण जास् नाय खाल्ली आता आठवत नाय मला पण आणली बोलत सगळं खायचं. ते उद्याचं उदया ना पूजा करायचीये.
हम्म
उदया सकाळी लवकर उठाले.
हा. ओके
मला वाटते उद्या सगळी कामं होऊन जातील.
हम्म हम्म हम्म चांगलंय झाली तर
होय.
हम्म ते
अ कामाचं काय खरं नाय या वर्षी पगार वगैरे किती वाढल ते पण काय खरं नाय. कारण की आता जे वाढ बघ ते मी नवी मुंबईत सॉरी मुंबईची फोर्स ची कामं भेटणार.
हम्म.
दोनी एअरपोर्टची टी वन टी टूची ते आता आम्ही जे जे बाकी होत थोडस काय राहिलेलं ते पण सगळं बनवायला घेतलंय म्हणजे आत आता जेव्हा प्रोजेक्ट भेटेल तेव्हा डायरेक्ट त्यांना सगळंचं एकाच महिनत त्यांना देऊन त्यांना त्यांनी घेऊते किती पण वेळ सह्या करायला फायनल करायला.
हम्म.
ते कशावरती बोलतील हे चेंज करा ते चेंज करा ते पण बनून ठेवलं आम्ही. पण अजून आता वाटलं होतं या आठवड्यामध्ये फायनल होईल आज भेटेल म्हणून
अच्छा
पण ते आमची कंपनी परत एक नंबर वरून तीन नंबरला गेली कारण की दुसर जे दोन नंबर होते दोन आणि तीन नंबर कोटेशनवाले त्यांनी रेट अजून पाडले आता त्यांनी एवढे रेट पाडलेत की त्यांच अस झालंय की हे काम करायचं स्वस्त मध्ये आणि त्यांना डिस - दुसऱ्या कामात त्यांना लुटायचंय पण त्यांनी एवढे कमी रेट टाकलेत की ते आमचा मार्जिन पण नाय निघत त्याच्यामध्ये म्हणजे जेवढं लागत सामान- त्याचे पण पैसे नाय निघणार म्हणजे ह्याचा अर्थ ते लोक खराब काम मटेरियल वापरणार.
हा.
हा ते असं झालं त्यामुळे आता या वर्षी शांतीत असणारी जाणारी हे वर्ष. तरी मी छोटी मोठी केली कामं केलीत बरीच. बावीस तेवीस लाखाची.
अच्छा
त्यामुळे थोड फार काय टेशन नाय मला पण ते कसं जसं मोठं काम होतं करोडोमध्ये तर ते कशी थोडा पगार वाढत त्या हिशोबने.
ओके ओके. चालतंय.
चालतय मंग घ्या जेवायला तुम्ही
हा हा घेते मी पण आता ठेवते बाय.
घ्या काळजी बाय बाय.